आवाज बोला आणि काय विशेष.
काय नाही आता इनस्टाच जरा ते प्रोडक्टच शिकायचं चाललंय. आजच बघितलं जरा आज इंटरेस्ट घेतलंय त्यावर हेयच. ते म्हणजे आपलं प्रोफाईल भरायचं. आणि प्रोडक्ट कंपनी आहेत तुमच्या हच्यासारख्या. कुठल्या कंपन्यात त्यांच प्रोडक्ट आडवडायच्. टाकायची ह एक दोन पैसे मिळत्यात बर.
काय प्रॉब्लेम नाही बघ टाकून परत मला पण सांग मी पण टाकतो.
नाही नाही नाही ते असं कुणाला भी येत नाही ते जच फॉलोवर. आणि ते लाईक्स व्ह्यू जास्त आहेत त्यांना. इस्टाच आहे इस्टच हा इंस्टाच सांगतात.
इं्स्टाचं एकच हवं त्याला फॉलोअर्स वगैरेच जास्त लागेल मगच वरणं जाहिरात वगैरे घ्यायला येत.
ह मग जाहिरात आपल्याला बी हे करायेतं ते म्हणजे - पण सर्च मारायच एखाद्या कंपन्या - आणि त्यांचं ते प्रोजेक्ट असतात ते -
आता एक मिलियन झालं मग किती पैसे भेटतात.
नाही नाही नाही मिलियन ह्याच्यावर नाही. तुमच जर व्हिडिओला व्ह्यू चांगले येत असले व्ह्यू लाईक चांगले येत असले. तर मग ती कंपनी मग ऑफर आपण कंपनीला द्यायची. म्हणजे आपण रिक्वेस्ट पाठवायची आणि परत मग त्यां चा रिप्लाय येतो एवढं एवढं मिळणार एिला तुम्हाला. हा.
ते मी ब ते प्रतीक्षा थोरवे प्रतीक्षा थोरक थोरवे का कायत रा आहे बघ ते.
हा.
तुला मी सांगितलं की मुंबईमध्ये.
बाय.
किती पैसे कमवते याला रजिस्टार् झाले एकदम वन मिलियनच्या वरती आहे. या तीन चार वर्षात लय कमीवलतेनं.
हो.
आता बघ दोन हजार अठरा ला का दोन हजार सतराला बघ मी तिला बघितलेलं घरी काम. करताना घरी मेकअप क करत होते.
हा हा हां.
आज त्याच्या आयला असली हायपाय वागते का नाही. खतरनाक एकदम आता त बालीला आहे बालीला. होय होय प्रतीक्षा थोरात टाक की. ते नाही माझी मैत्रिण नाही त्याच वडील टेम्पूवाले य ते.
होय आ
हा मग ते टेम्पो आम्ही त्यांच्याच वडिलांच्या टेम्पोमध्ये माल भरायचा आम्ही आणि मी जिथआधी शिकायला होतो की नाही त्यांचंच घर त्यांच्या बाजूला होतं.
आई शप्पथच!
हो तर टक येत इंस्टाग्राम टाक की प्रतीक्षित थोरात. हा एक गाडी असेल बघ गाडीच फॉरव्हेलर आणि ते पुढं थांबलेलील बघ.
होय
त्यात व्हिडिओ पण आहे बघ तिचा आधीचा. होय आपल्या दुकानाच्या वरतीच आहे ना तचं हे मेकअपचं. शॉप टाकली ना तिन आता एक झालं की सहा महिन्यातं मग ते कधी कधी येती. होय जिथं आपलं दुकान आहे तिथं त्याच्या वरती पण गाळे आहेत ना? तिकडं त्यांनी गाळा घेतलेला ऑलरेडी आणि प्लस खूप पोरींना शिक शिकवतात वगैरे त्याचं त्याच पण पैसे येतय. वन मिलियन हाय म्हणल्यावर जाहिरातीचं फ ते गाडीचा फोटो हाय बघ गाडीचा फोटो. हा तीच तीच आता बाली लां आहे बघ ते बालीचा पण त्यानी टाकलं असलं बघ.
हाय हय बघितलंय की
त्याच्या बरोबर त्याचा एक माणूस पण असेल बघ त्यो त्याचा होणारा नवरा अजून लगिन नाही झालेला.
होय का होणारा नवरा आहे.
होय होय तिथे आज दोन, तीन वेळा आलता त्यो.
मेकअपचंच दिसतय सगळं
होय होय सगळं मेकअपच तेच ते तुला सांगतोय काय मी घरी आधी होती ना ते मेकअप करायला.
बरं बर!
दोन हजार सतराला मी बघितलेलं नंतर लॉकडाऊन नंतर ती ती तिचं लय वाढलं. हो आता लई छा आपल्या
गाडी कुठली लेम्बोर्गिनी नाही हम् गाडी लॅंबोरगिनी हाय
व्हिडिओ बक्के सगळं व्हिडिओ बक्के त्यात तोला हे पण व्हिडिओ बघ ती. अ आधीच काय होती ना आता काय झाले त्या त्याचा पण तिनं व्हिडिओ टाकलेला आहे बघ.
बरं बरं मिलियन मध्येच व्ह्यू आहेत सगळे गाडी बी घेतली वाटत त्यान गाडी कुठलेय?
किया हाय किया जोरात काम आहे हा.
होय होय
खर्च बी लय करतय व्हिडिओला.
ते त्याच्या दु दुकानातलं माल आपल्याकडनच गेलतं त्यावेळेला मं मला आणि जेन काम केलयं का नायं
हा हा
जिथं मी शिकायला होतो का नाही त्याच्यास पोरानं काम केलंय ते.
होय
मग मला माहीत नव्हतं त्यावेळेला प्रतीक्षा थोरात कोणं हाय. त्याची मुलगीची लफडी होती लयं ती मला माहिती होतं.
हा हा ह
ते दोन बहिणीयेतं एकाचं लगीन झालं हिज नाही झालेलं हीच लफड होतं आधी.
हा.
हे जं मला लफडं कळायचं मग ती प्रतीक्षा थोरात तीच आहे मी तिला ए ए ए एकदाच बघलेलं ते. मेकअप करताना त्यांच्या शेटच्या घरी गेलतो का नाय. एकदाच गेलं तो घरी त्यावेेळेला मी बघितलेलं हम्म.
जुना व्हिडिओ लय खालीयत.
कायम दुकाना समोरच टेम्पू लावायचे आणि त्यांचं वडीलं हाय की नाय एकदम हायफाय असायचं. कायमं चालवायचे ते टेम्पो पण ते त्यांचं जे हे हाय कां नाय शूज घालून बूट घालून एकदम कडक ईस्त्री करून आसं.
हा हा हा ह. त्यांना होणारं का होणार.
हो हो ते एक माणूस बघ तो नवरा. ते जाऊन आला मालदीव मालदीव का काहीतरी नाव आहे बघ होय होय मालदीव मालदीव असं काहीतरी नाव आहे.
कारणं जुन्या व्हिडिओमदी बी हाय त्या.
हो हो.
हम्
लेबर कसे झालं ते जमीन तुला असहिलं तिचं लपडू होतं मग तित्योचत अणार आहे माय मते.
होय.
होय होय बारकेेत अजून लई वय नाही. ततीिचं बारके अजून ते
ते अलीगडच व्हिडिओ बघितल्यावर जर असे आता वा मोठठी झाले असं वाटतं.
असल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तर. सवीच्या आसप असेलझला ते पंचवीसावीच्या आसपास असेल. दुकानासमोर येते का नाही एकदम. पळतच जातीवर थांबत नाही अजिबात कुठं.
होय ते फोटो बिटो काढाय थांबत असतील ना मग.
कोल्हापूरला वगैरे आलती आधीच सांगते सगळ्यांना मी कोल्हापूरला येणारं इकडे येणारं तिकडे येणार आहे. मग त्यांचे सगळे ती पोरी सगळे तिथं आधीचं येऊन थांबतात. हा.
फॉलोवर झालं त्यामुळे एवढं हाय.
वे.
तुझं किती आहेत फॉलोवर.
काय मी इंस्टाग्राम एवढं नाही वापरत.
ह.
नाही कुठे उठं वापरते तेव्हा.
हा ह. काय वापरतो मग फेसबुक आहे फेसबुक जास्त असत.
हम्म इंस्टाग्राम पाासन आधीपासनच आपण कमी वापरलंय ना.
हो मी पण फेसबुकच वापरत होत. आता काय सगळे वापरतात म्हणून बघितलं तर आता ते इं्स्टालाही अडलं होत फेसबुकपेक्षा.
होय होय.
हम्म. बाकी.
बाकी काय आता स्टाईल फिल्म मध्ये आलोय शिड चिटकून उभराय लागलंत.
आल.
कुणाबरोबर बोलाय लागलाय म्हणून.
ह.
शेट तीटकून भरायलेत. होय होय आता बोलावल ना फोनवर
हा.
शेट कान नाहीकाय लागलेत कुणा बरोबर बोलाय लागलाय म्हणून.
हा हा हा ह. शेठ कोण आहे? पोरगा.
हे स्टाईल फिल रे माणूस आहे चांगला गोरटयाला. असं वाटतंय की आम्ही अमेरिकेतलं आहे दारूड आहे दारूड. दारू लय पीते बी बिअर लयपीतो बिअर
हा हा हा.
हम्म.
तिचा कुठला मोबाईल आहे त्या पोरीचा?
त्याच ऐकुन आहे ना.
आय फोन नाही ते बहुतेक हाय ना हो पण ते आय फोन बघून वाटल माझ्या पुढं आता मोबाईल नाहीच कि हो शेवटतूच आहे आता मोबाईल. पण आहे ना तिचां व्हिडिओ बघून वाटत नाही ते आयफोन वरन केलेला आहेत.
नाही ते नाही कशावर न केल्यात मला पण नाही माहिती पण त वापरते तोच.
कॅमेराला
त्याचा हेचा आयफोनचा विड फोटो पण आहे कितीमध्ये असेल की ते त्या मोबाईल बरोबर काढलेला.
आय फोन पण काय माझा आहे तोच असणार आहे दिस कु कुठला नस मॅक्स ह सड
सोळा आहे सोळा हां.
कस काय आता नसेल आता सोळा नसेल तू बघितला असशील ते वा असेल.
नाही, नाही, नाही, नाही बालीला सोळाच होताना बालीला होता ना सोळाच होताना. तिथ आता का एका वर्षा थोडी विकणार आहे तिथे दोन वर्ष, तीन वर्षे वापरून विकणार.
अरे नाही रे बाबा तिच्या व्हिडिओ लगेच खेचतय तिला आता मोबाईल कचरा आहेते..
आं..
ह घेतला असल तिन सतरा हजार ला सांगितला इथ.
अरे तिजी फोटो टाकते का नाही ते ती हेजा अ सरी आपलं डिजिटल कॅमेरा असणार आहे का कारण त्याचा नवरा कॅमेरा मॅन आहे हा त्या त्याचा नवरा कॅमेरा मॅनच आहे.
होय, होय, मग, मग, मग बरोबर.
प्रोफेशनल कॅमेरा वाला आहे ना तो.
हा मग काय मग खर्च घरचाच आहे ते मग, मग काय बाहेर सांंगाया लागत नाही.
हा, हा, नाही, नाही सगळे ते कॅमेरा तिचा नवराच घेऊन जातो. तो बॅग भरून घास त्याच्या बायकोच फोटो काढायला.
जर तिनं, तिनं जर कॅमेरामॅन जर बघून करायचं म्हटलं तर खर्च बी जास्त. हो ब
हो, हो तिला काय क कमी आहे तवा तिच्या आयला.
बघितलं पार्ट जुन्या, जुन्या विडिओ बरेला आलोय काय पाक खालेत.
त्यात व्हिडिओ वगैरे टाकलं असेल बघ त्याने एक. दोन हजार सतरा मध्ये काम करत होते घरी नंतर हळू, हळू, हळू वाढत बी गेलं.
हो घरातल आहेत ते. गर विष्ट आहे डयत
आता पण एक घर घेतलं ना तिनं. टाकलं ना सासरेच. कुराच ना आता बंद केलं ना.
बरं आता काय करतेय मग
आता तेच असं शॉपमध्ये जाऊन सगळं चेक करतात कोण काम करते कोण नाही. किथ आतां सहा सात झाल्यास ते जातं शॉप त्यांचं.
हम.
आणि एक मोठा आहे त्यात श शिकवतात तेी
बरं. कसं काय मग एवढं पैसे कसं काय त्यांचं.
आता ते भेटत असणार ना पैसे ते आता शिकवत पुरी असतील पन्नास का?
सुरुवात जी होती ती बी चांगलीच होती एवढी काय वाईट नव्हते.
नाही नाही घरात नाही आलं ते घ घरात होतं सगळं मेकअपचा सामान त्यांचा त्यात हय बघ व्हिडिओ मग टाकलेला आहे तिने ऑलरेडी
हो हो. ध गरत आहे.
साधं घर होतं भाड्यान होतं भाड्यांना होय होय. मग आता आमच्या ते शेडच्या बाजूलाच राहाय ना शेट. च पण भाड्याण होतं आणि ते पण भाडण होतं. आता काय त्यांचं आता त्या वडील आता काय ते टेम्पू चालवायचा.
हा ह.
हजारभर रुपये राहत असेल हजारीड दीड हजार रुपये दररोज आणि ते त्यांचे आई मेकअप करत होते ना.
होते का हा.
हो आई मी ना ऐक होत होते मग हळूहळू हनं पण शिक शिकलं.
हा.
मग नंतर नंतर तिनं ले मोट्टक केलं परत पोरगीनं असं झालंय ते
हम्म अई. बाकीे
बाकी काय झालं का दहा मिनटं ब ब गुला होतो परत मलावतं का?